हाव डू
हॅलो येवू राहीला का आवाज हे जर तुमचं चालू असतं ना तर मला ऐंशी ऐंशी रुपयांनी पैसे जमा झाले असते राव त्याचं आधार कार्डचं ठिक नाही हे त्याला डायरेक्टर ओरीजनल लागतं होतं हा का हंम्
कडा
ओरीजनल घरी हे का? फिजिकल असं डायरेक्ट कार्ड हे असं का म्हणजे ओरिजनल आपल्या हातात लागत ते.
बरी ना र मी आत्ता अपडेट झाली.
तर ते नाही आता आपल्याकडे कस एखादी वस्तू जवळ आहे आपल्या हा तेच म्हणतो मी ग हा बघ हा बरोबर घरी मला वाटलं कि ईढ हे हो वर्ष शेवटचे दहा मिनटात तर सहाशे तक अ तरच एवढं विस्तरीत झाल्या शिवाय नाही होणार बरं झालं ते आपल्यासोबत नसायचे सोबत झालं-
पहा
मशिन कोणाचं हेका तिकडं ते राजू भाऊचं हे का? का कमश न का हॅलो ह आवरल का हा बरं
काय